हॅलो!
हा, आवाज येतोय ना?
हो हो येत आहे बोला.
हा हा, तेच म्हटलं आता आणि लागतयं कि नाही हे कॉल म्हंटलं.
नाही ते काय विषय माहिती आहे का, खरं तर सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय. आता मला सुरुवातीला पंधरा कॉलला नाही झाला, पण आता हा पण आता, आत्ता आला ॲक्च्युली.
होय. तेचं कि आणि आता त्यांनी सुट्टीही लागणार ना सुट्टी हम्म
हो सुट्टी, तेच आता हे टास्क च पण संपणार आहेत ना ओ आता काय
होय, मग ते संपवायचे आहेत ना आता सोमवार पर्यंत.
त्यामुळेच
काय का आणि लागला तरी की नाही फोन आता कुणाला पण मधूनच कट व्हायला लागलाय, ते मग ते असा वाया जा जाया लागलाय कॉल.
हा मग ते कॉलची
आता मजी दोन तीन म्हणजे ते दहा सेकंडच्या आज झालं का नाही मग ते वायाचं गेला ना कॉल. कटचं झाला ते दहाच्या दहा दहा मिनिटाच्या जास्त झालं की मग ते कॉल पकडतय त्याच्यात आपण किती बोललो ते सेकंद वर असं झालं आता दोन कॉल तीन कॉल तसेच गेले. हॅलो!
त्याच्यावर झसेच म्हणलं
हा.
जे आता मी एरोजाच प्रशिक्षण घेतलं कणी त्याचं आता तसं म्हणजे आता इथे गाव लेवलला अशी विक्री होत नाही ना त्याची. तर ते कुठे असं घेतलं नाही आता ते ऑनलाईन सर्च केलं होत ते सातारा, कोल्हापूर, तुम्हाला सांगते इकडे खालच्या इकडच्या खालच्या सा एक पाटण
हा हा हॅलो हॅलो
म्हणजे
हा आवाज एकदमच कमी होते बंदच होतय आवाज.
बंद होत का जरा रेंज मध्ये या ना तुम्ही मी बाहेरच थांबले
रेंज मध्येच आहे सोडा हित मी खिडकी जवळच अस फिरायला लागलेले आहे.
मी पण एकदम पॅडीमागच्या दाराला आले ते पण आता पाऊस नाही म्हणून थांबले.. हो म्हणजे काय?
ते कसं झालंय ते पाऊस पाऊस, मुळ कणी रेंज ते आणि लाईट ते नसल्यामुळे जरा ते सगळीकडें चालूच आहे ते वेनच प्रॉब्लेम जरा. ते रजई म्हणजे तुम्ही कसली रजई शेवताय?
ते कापूस टाकून शिवते आता, वर तुम्ही साडी वापरली आहे. फॅब्रिक वापरून पणण शरा न साडी वापरली मी.
हा हा
अ बेड बेडशीट सारखं का बेडशीटच? एक प्रकारे त्याच्यामध्ये पण आपण शिकू शकतो. ते का अगदी विकतच्या सारखीच दिसणार ती पण माझी खूप सुंदर आहे. पण आता ते मी स्वतः हा स्वतः नवीन साडी माझी जर महागातलीच साडी ये ती, पण मी आपल्या ते दोन किलो कापूस वगैरे टाकला त्याच्यामध्ये अस जाडीला पण यायचा म्हण एक इंच एक इंच जाडीला.
हो काय म्हणजे एक गालीचा टाईप काय?
गालीच्या नाही गा आपण हे घेतो की नाही ब्लँक रजाई घेतो की नाही कापूस कापसाची बघा त्या पद्धती पण हे तस हो अंगावर घेतो तस.
हा हा हा
मऊ आहे एकदम खूप छान आहे.
हा हा हा होेय काय?
खूप छान आहे, आता मी नेले होते तेव्हा सीओ मॅडम स्वतः बूनग फोटो काढले होत त्याच
होय काय कितीला देताय मग ते तुम्ही?
ती बाराशेचा चार्ज लावलाय मी तिला तर मी नवीन साडी वापरते. मला म्हणजे थोडेशे मी म्हणजे मेहनत पेक्षा माझी ती साडी वगैरे तरी सुटले पाहिजेन मला
होय हायच कि ओ
आता तर मी पण फार नाही ना एकदम आपल्याला विक्री नाही, तर एकदम आपण जास्त कापूस आणून ठेवू शकत नाही. खूप सारा एकदम घेतला तर आपल्याला होलसेल - - होलसेलच्या दरात मी
होय हो.
आता मी
म्हूनन ठेवून हा.
हाता आपण असंच हा घेतलाय ना तो त्यामुळे तो मला तीनशे रुपयेन लागला कापूस. त्यामुळे साडी म्हणजे साडी ॲक्चुली माझी नऊशे रुपये पाचशे रुपये जरी साडीचे पकडले. तीनशे रुपये कापसाचे - - पकडले तर आठशे रुपये तिथेच झाले माझे. ह मी म्हणते वरचे ठीक कै. दोनशे, तीनशे रुपये तेजे मेहणत आहे ओ तेला ते वाटत. माणसाला काय वाटेल बघून कि खूप सिंपलए. नाही. त्याला ऍक्च्युली बॉक्स साडीचा हा. बॉक्स तयार करून मग त्याच्यामध्ये तो कापूस हेना हंथरुण इंटर करायचा रोल करत करत. ते किती रिस्की माझ्या मुलांनी सपोर्ट केला होता मला. बरोबर ते हो म्हणजे काय रो रोल करून आतमध्ये गेला पाहिजे तो कापू- - उल्ट्या बजला टाकला होता.
होय. मग तुम्ही असं मनानच हे कर- - ता का? अस म्हणजे युट्यूब वगैरे असं बघितलेलं.
नाही. नाही. मी कोर्स केलाय. हं. सर्टिफिकेट मिळालतं. दोन दिवसात फक्त.
मग असं युट्यूब वर असं चॅनल वगैले काढलं तरी पण असं - -
आहे ना चॅनल आहे. आहे. सबस्क्राईब करा. रुद्राक्ष म्हणून आहे. ट्युटोरियल म्हणून आहे. टेलरिंग टुटोर. टेलोरिक्स, टेलोरिक्स म्हणून आहे. टेलोरिक्स म्हण
टेरोलेक्स हा. हा. नुसतं टेरो लिकसच हाय काय?
हा. रुद्राक्ष तुम्हाला पा तुम्हा हा. हा.
हा नाही तर मला लिंक पाटवा की असली तर म्हणजे आता तुम्ही मेसेज
हा. पाठवेल पाठवू फोटो आणि फोटो आणि लिंकच पाठवेल मी तुम्हाला युट्यूबवर यु
तिचं पण फोटो पाठवा आणि ते फोटो म्हणजे बघते कसं हाय ते.
साडीचे असे वनपीस पण शिवतो. कुठे रा कुठे पण.
ह, हं, हं.
कुठल्या बाजूला? कुठे राहता तुम्ही? कोल्हापुर
अहं. कोल्हापूरमध्ये रेंदाळगाव हाय असं कोल्हापूर जिल्ह्यात. म्हणजे आमच्या इथून जवळच हाय सोडा कोल्हापूर.
आयकाना
हॅलो. हॅलो.
आवाज येतोय का?
हा. हा. मध्येच बंद होतोय ओ.
हम्म. हम्म. थांबा आता जरा खाली जाऊन बोलते.
तेज
मुलगा माझा नाही का कोल्हापूरमध्ये,
हा, शिकायला काय?
ह. होय, डिग्री कॉलेज डी वाय पाटील ला
होय. हम हम हा किती मुल तुम्ह ह हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,